हम्म, हॅलो बोल.
काय करायलाय?
का नाही. आवाज मोठा केलेला. आणि कसा काय ग होत नाही मोठा.
काय आहे ते मला पण माहिती त्याच्यावरच.
स्पिकरच केलेल मी.
भारतचा फोन स्पीकर वरच होता. त्याच्यावरतीच केलेला मी.
मग, कस काय झाल काय? चालू आहे.
काय माहिती काय बनवणार. आमच डाळ ठेवली.
आहे झुनका. फक्त भात हम्म
हम्म
तो भात आणि भाकरी करायचा होता. काय ते
ढुशी खाल्लीस का नाही? ढुशी
नाही
रेंज गेली वाटत. काय बनणार म आता.
काय नाही, हाय सकाळच. फक्त भाकरी आणि
म आता ठेवले डाळ. मी आत्ता डाळ
हम्म
हम्म
आणि भारत आ
हा ना
कुठेला?
हायेत म्हणल.
हम्म, आणि टी व्ही चालूय काय?
हो टी व्ही चालू आहे.
हॅलो हॅलो
बाबा
बाबा झोपल्यात.
हॅलो